ब
हम्म, काय करू राहिली?
काही नही, बसले.
जेवण झालं?
हां, जेवण झालं, अ गं.
हम्म.
बसलेये आता.
काय भाजी, खाल्ली?
तांदुळक्याची
कूडून गं?
मावशींनी आणली होती, अ गं.
ते काला आल्ते, सहज का?
माला भेटायला.
का बरं?
तब्येत बरी नव्हती ना, त्या दिवशी, मग त्या आल्या होत्या, मी नेमकी तिकड गेले.
अं
त्या दिवशी आल्या होत्या.
हां.
म त्यांनी भाजी, इथंच दरवाजाला आटकवून ठेवली, अ तीथ फ्रीज मदि ठेवली होती यांनी, मग रात्री, अ सकाळी तीच केली.
हा ना, रात्री करेल होती ना?
रात्री करेल होती, पण मी तिकडून रस खाऊन आले, मग मी रात्री नव्हती, खाल्ली.
हं.
मग सकाळी, परत माला थोडीशी, बनवली.
अन बाकीच त्यांनला?
त्यांना, चवळीची भाजी, बनवली.
चवळीची कूडू, चवळ्या कुडून?
मावशीनीच आणल्या, होत्या.
हा ना, मग दोन-तीन दिवस, जेवण ग मग, जेवणाच कसं?
ज लहान्या सासूबाई, द्यायच्या ना.
हा का? हम् हम्म.
ह्म्म्म.
डबा, द्यायच्या का?
हा, डबा द्यायच्या, काइ वेळेस हे तिकडे जायचे, जेवायला बोलावायच्या न त्यां.
हा का?
हम्म्म.
आणि ह्य?
तरी माला म्हनी, बाई तू घरात हाय ते बर बाय, नाही तर आमचं काही आहे म्हण लवकर असं बोलवीत नव्हते असं
कोण म्हण
आपलं ते आपलंच घर राहतय म्हणून
कोण म्हण
ती
कधी म्हणली कधी म्हणली
आल्यावर रात्री
हा आग म त्यांना भुका लागून जात असतील ना.
हम्म
आणि ते लवकर बोलवित नसतील
हम्म त्यांचं सयपाक लेट होतं ना
हा तुमचा लवकर होत असेल
हम तेच ना
बर झाली गेली आता नेमक्या आधी मधी मग त्याला काय करणार हे
हम
त्यांन तू म्हणायचं न मी थांबत होते तुम्ही नेऊन घातलं मी काय करू म्हण
म्हटले मी व म्हणत्यात म तुझा एक एखांदा दिव मीच तुला म्हणालो कणी नेऊन घातलंय एखांदा दिवस राहशी बुआ असं म्हणून मग नेऊन घातलं होतं.
आ मगं
म्हणलं मम्मी तुम्हाला मम्मी म्हणे आज काल म्हण काल का आज का म्हणे काल काल नेऊ नाही, आज का नेऊन घातलं म्हण उद्याला नेऊन घालायचं म्हण
हम
म्हण अगं मला वाटलं का आज पूर्ण दिवस आहे म्हणून मम्मी त्यांनाच बोलल्या. मी काल फोन केला मला काहीच नाही म्हटलं आव मी म्हटले ते का जाला लागणार हाय पाच एक वाजता मला नेऊन घाला मग एकच दिवसाचा प्रश्न राहता म्हणल ना सकाळचा.
हा
तेनी कुठं ऐकलं म्हणून मम्मी मला बोलतील म्हणे म्हणून घातलं नेऊन म्हंटल
ह
आता त्यांना बोललेलंच होतं मग मम्मे माव काय घेतल.
ह ह ह
मी दिलं त्यांच्यावर पण मग त नाही मी असं नाही म्हणल त्यांना मी म्हंटल मम्मी मला बोलतील म्हण सोमवारचच ये मग घातलं नेऊन चाल म्हण नेऊन घालितो, मी त्यांच घेतलं नाही ना हम
बरय जाऊदे गेले दिवस निघून मग काय करणार आहे.
हा
कुठपर्यंत गेली ते
हा
कुठपर्यंत गेल्या
नगरपर्यंत
नगरपर्यंत कधी? कधी फोन केलता?
मी का? काल सहा, साडेसहाला.
आमच्या आत्याचा तर फोनच लागत नाही.
नाही?
अ हं रात्री लय वेळेस लावला पण लागलच नाही.
तू कर ना, मम्मीला फोन एखांदा.
तू ते नंबरात येत नाही काय?
मी नंबर शेअर करते तुला थोड्या वेळानी.
हा. अ मी तुला त्या दिवशी म्हणले, ते नंबर दे तर दिलाच नाही.
हा, कर मग मी तुला देईल फोन.
का? हा.
अ करायचा मग.
का बर, त्या टाईमलाच होत्या काय?
नाही, मीच म्हणते का करायचं बा असं.
मग तू नंबर नाही दिला, मी काय करू? मी त्या दिवशी मागितला, आत्याला रात्रीला आत्याचा नाही लागला.
हं, हं.
हा.
हम्म, दिल थोड्या वेळानी, मम्मीलाच द्यायचं आहे.
हं.
हं, हं, हं. हं, हं, हं मग काय म्हणीत्या? कधी आली? काय विचारलं नाही का?
हम्म, विचारलं म्हटलं, आजच आलेय.
हा
काय नाही मंग.
हं, हं.
निलगिरी चे अशे मोठे, मोठे झाड आहे.
कुठ?
शाळेजवळ.
हा, पाहिले ना लय मोठी, मोठी झाडे आहेत, तुमच्या इथं हावा लय गार, गार येत हाय ना?
लय गार रात्री तर लाईट नव्हती, आम्ही वरती जाऊन झोपलो.
रात्रीचे?
नाही, रात्री आधीच नव्हती लाईट.
हा.
वरती जाऊन झोपलो, वरता लावून दिलं मी बाहेरच म्हंटलं. आली लाईट का खाली पळायचं, आली लाईट तेवढ्यातन आल
हा मंग?
अ अग ते रूम मध्ये झोपायची सवय झाली, ते वर नाही आहे वर. असं मोकळं मोकळं वाटत आहे.
हां हां.
मग आलो खाली परत निघून.
हा ना, गरम होत का तिथं
कुठं.
रूममध्ये.
नाही का. लाईट गेली का, मच्छर होते याच्या पाटखाली जो लपून राहत्यात. मग ते खोलीत तर लाईट गेल्यावर इतके चावते. बास काहि आणि हवा पण मग खिडकी उघाडली का, अजून जास्त येत्या ना.
त्या जाळीत बारीक बारीक येत्यात मग. त्याच्यामुळ मच्छरदाणी लावली वरती.
मस्त झोपलो होतो.
हां.
मग लगेच लाईट आली. म्हटलं, चला पळाखाली.
मच्छरदाणी.
मच्छरदाणी ते वरतीच ठेवेली.
हा, का.
रूममदे हा.
हा हा, जे डायनिंग टेबलय ते वरतीच आहे का.
हा, त्या डायनिंग टेबलच्याच रूम मध्ये ठेवून आलो. गादी ते म्हटलं, कधी लाईट गेली का पळायचं वर.
व्हायचं, कामच ठेवायचं. मी उषांती घायचे, पीलू न तेन अ ब्लँकेट घ्यायचे हाफ वर, आण ते गादी उचलायचे वर दोघ जण. दोन तीन वेळेस असं झालं, त्यांनी वर दिली ठेऊन गादी, म्हणते नको राहू दे वरच आता.
त्यांनी रात्री का
रात्री नाही, त्या दिवशी तर ते दिवशी रात्री तरी एकदाच गेलो आणि खाली आलो. त्या दिवशी तर गेलो आलो गेलो आलो. दोन वेळेस
मग जेवण हि जिरून गेला असेल तुमचं, वर जायचं खाली यायचं.
शिमला मिरची निघाय लागली वाटतं.
कोणाची.
बंगल्यातली.
हां, हां. शिमला शिमला, गोल का ग.
हा, हा.
आमची तीच आहे फक्त ति लामकुळी नाही का राहती,
म्हणजे तुम्हीच शिमला लाविले का?
नाही नाही तिच्यातलीच ति लांबकुळी नाही का राहती,
हूं...
ती लावेल ये.
तुम्ही किती लावेली?
हम्म तेवढ्या याच्यात, कारल्याच्या याच्यात.
हां, का.
हा दहा ट्रे बसले त्याच्यात.
ती लांबकुळी राहते ती, शिमलावानीच राहते लांबकोळी ती का?
हा ती
हा. हा.
अह....
बरं आहे मग काय होईल चालू तुमची बी, केवडली झाली?
आत्ता चार अ चार -पाच काय, हा चार -पाच दिवस झाले तवा लावली, पाच -सहा दिवस झाले.
हा. ना.
त्याला ही ड्रेचिंग कराय लागन.
हा. हा. हा. म जायचं त्वा करायला.
जाऊ ना.
मस आराम करून आली आता.
हा ना मग.
मग
मला नेणारच नाही प आजे बी माग लागून-लागून.
लहान पोरावानी माग लागायचं.
अगं घरात कंटाळा येतो बरं त्यांच्याबरोबर त्यांच जो काय चाल ते,
हम्
हशवीते मग बरं राहतयं जरासं, मन मोकळं होतंय बाहेर गेलं म्हणजे.
हूं....
हुं... घरात बसून-बसून काय,
हूं...
नाही काही नेमिस्त
सकाळी आवरून गेलं एगदां का काहीच कामं राहत नाही ना गं. म दिवसभर झोपायचं, झोपायचं, झोपून -झोपून ना किती झोपल माणूस.
हा मंग.
हं जाईन म म्हटलं थोड्या वेळानी.
जायचं मग काय
हूं....
टाकू लागती का?
आं
टाकू लागती, ड्रिचिंग करू लागती.
हा ड्रिचिंग करु लागायलास ना मग.
हम्म हम् हम्म.
ड्रेसिंग करला.
मोठू ला. ओय बबलू मार्केट तीनलाच चालू होत काय म्हणती मग अजून. आरं मी .
नाहीया अजून.
टाइम पास झालयं. अ.
भरीत.
त तब्बे .